नंदा
हॅलो, काय करा लागला तुम्ही
मी बसलेय.
हम्म. मी पण बसलय बघा, तुमचं चहा पाणी हो झालं, तुमचं चहा पाणी झालं.
आमच आत्ता करालोय.
हो.
हा, जाऊन आली का कॉलेज ला.
हो जाऊन आले बघा.
हं, ट्रिप वगैरे काढलीत का नाही कॉलेजच.
काय म्हटला ओ.
ट्रिप वगैरे काढलेत का नाही कॉलेजच.
अजून काय काढले नाहीत बघा.
या अगोदर कधी गेली.
काय म्हणसाव ओ.
या अगोदर गेली का कधी.
हो गेलते एकदा.
कुठे गेलेली.
आम्ही कोडल संगमला आणि गोल घुमटला आणि आलमटटी डॅमला.
कोडल संगम मध्ये काय आहे बघण्यासारखं. कुठलं देव वगैरे आहे का.
हो देव आहे बघा.
आलमट्टी मध्ये.
काय म्हटला ओ.
आलमटी मध्ये काय आहे, बघण्यासारखं असं.
आलमट्टी, आम्ही आता गेलो नाही ते
भारत नकाशा असेल कि तिथं बघण्यासारखा.
हो तिकडं पण असते. तुम्ही गेलता हो का.
हं, आम्ही गेलताव म्हणूनच तुला विचारला.
हो.
हा बाकी पाऊस यायलाय का
आमच्याकड पण नाही आज बघा तुमच्याकडे पाऊस
आमच्याकडं आहे ऊन पाऊस, ऊन पाऊस दोन्ही चालूय हा बाकी काय बाळ उठलं का नाही?
हो आता उठला बघ त्यांनीपण
हम् खेळलाय का?
हो खेळायला लागलेय बघा
हा, हा त्याच जेवण वगैरे
काय म्हंटला ओ
त्याच जेवण वगैरे बाळाच का दूध पितय
हो आता आता त्यांनी रडलता ना म्हणून आता तु दिदी गेले ना आमची
ह, ह ते एकच बाळ आहे का त्यांला अजुून एक का आहे काय मुलगा, मुलगी का पहिलंच आहे
काय म्हटल
त्या बाळाला अजून एक बहीण, भाऊ आहे का तिने एकटाच आहे
बहीण एक हाय बघा तीन आता बालवडीला जातीय बघा
हा लहान आहे ना अजून
हो
ओ घ्या की हीला एक मिनिट हा
तुम्हाला गोड काय आवडतय जेवायला
गोड काहीच नाही जामुन एवढ खायला आवडतंय
का म्हटला
जामुन एवढा आवडतं खायला
हो
हॅलो
हॅलो
हा आवाज येत नाहीय
अ मग तुम्ही काय, काय बनवतात जेवायला काय आवडते तुम्हाला बनवायला?
मला स्वयंपाक करायलाच आवडत नाही
काय‌
स्वयंपाक करायला आवडत नाही एवढं बनवायचं आता नाईलाज
तुम्हाला काय आवडते बनवायला‌
मला काय अस रेसिपी मला पण जास्त येत म सांगायला भाजी, भात रोज डब्यासाठी करायचं
हो
हा तुमच्या इथे कोण काय करतं
काय म्हटलं ओ
तुमच्या इथं कोण करत स्वयंपाक
आमच्या मोशी त्यांनी करतात ना बाहेर
त्यानी काय करतेत भाजी वगैरे
म आजी करते त्यांनी आमच्या म्हशी आणि वहिणी आहेत ना.
हा ह.
तेनि पण करतेत काम.
हम्म त्यांच्या पोरीला कोण घेतय त्यांनी काम करताना वगैरे.?
काय म्हंटलं ग?
त्यांच्या पोरीला कोन घेतय तनी काम करताना.
सगळेजण असतव ना आम्ही पण, त्याला घेतो. तनी पण तेवढा काय रडत नाही, खेळत्या ऊग तिन तिन.
हा हा,, तिने किती महिन्याची.?
आता तिला नववा चालु बघा,, नववा.
दात आलंय तिला.?
काय?
दात वगैरे बाहेर पडले.?
हो आले बघा,, अजून आत्ता याय लागल्यात दोन आलेत बघा.
हा हा. हा, दात आल्यावर काय शर्दी ताप वगैरे.?
हो चावते तिनं पण.
हम ह.
तुमच्या परीला?
हा
तुमच्या पुरीला दात आल्यात?
नाही अजून आमच्या पोरीला.
हो का.
हा शी वगैरे लागलंय पण अजून दात वगैरे काय बाहेर पडले नाही.
काय?
हिला शी वगैरे लागलंय, अजून दात बाहेर नाही पडलं.
हो.
हम्म,, आत्ता पडतित हिरड्या वगैरे सुजले त. अच्छा. ईतिल अकराव्या महिनापर्यंत.
हा
तिला किती दात आले?
हं काय,, काय म्हटला वं
तिला किती दात आलेत?
तिला चार आलेत बघा आता.
हा हा, असं वर दिसतं खाताला लागतेच का.
हो लागतेत आता.
हम्म, मग काय काय खाती तीनं आता?
तीनं भात
ह हम्म.
आणि चपाती,, तेवढा काय खात नाही, थोडा द्यायेत थोडा थोडा देते.
चपाती वगैरे खाती
हो खाते.
हम्म, गोड खातय का नाही मग?
तेवढं काय खात नाही, ति ना पण रडते ना.
हम्म हम्म. गोड खाताना रडतेय का?
हो तेवढं काय तिनं पण खात नाही.
हां हां. ना खाती आमची सगळे.
तुमची पोरगी खात्या का?
हम्म तिने पण गोड खात नाही वरचच तिखट असलेलं खाते.
हां.
हां आता बाहेरच चॉकलेट, मॅगी असलं मागते आता.
मॅगी पण खाते तिनं?
हम्म खाल्ली परवा मावशीची पोरी खाताना खाल्ली त्यात थोडं. हम्म हम्म हम्म फक्त तिनं वर.
स्वयंपाक काय बनवत्या आता? तुम्ही बनवता का मग? तुमची मम्मी बनवते तर!
आता आमची मम्मी बनवते भगर भात आम
होय.
आज उपवास आहे की. तुमच्या इकडे काय बनवणार आज?
आज तेच काय पहि
जेवणात शाबू
हो तेच बनवतो आम्ही पण.
सगळे उपवास केलेत का?
काय म्हटलं बा?
घरी सगळेच उपवास केलेत?
हो सगळजण केल्यात आमच्या एक दिदी केली नाही तिनं लहान आहे ना अजू न बाळ थोड तिनं एकटी केली नाही.
हां थंडी आहे का गं तिकड?
काय म्हटला वा? हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो काय म्हंटलं वो?
थंडी आहे का तिकडं?
हिकडं काय थंडी आता नाही बघा.
हां इकडं थंड आहे थोडंफार.
हो तिकड पाऊस पडतंय ना थोडं थंड वाढतंय.
हां इकडं थंड जास्त. मी सोलापूर.
हो.
हां. तुम्ही गावात राहता का शेतात?
आम्ही शेतात राहतो बघा.
काय लावला आता शेतात?
आता ऊस
हरभरा वगैरे लावलात का?
हों लावलेत बघा.
पाऊसच नही कि आता कसं होणार ते तर.
हों शेतात ते बोर असत्येत ना पाणी येते ना तेजातून सोडतेत.
हां विहीर ही राहे नां. अजून काय शे शेतात मस्त वाटत अशेल वातावरण.
हों.
हुं. गावापासून लांबयं का शेत जवळयं?
काय म्हटलं ओ?
शेत अन गाव लांबायं का अस जवळयं?
तेवढा का लांब नायी.
हां.
ते
अता कॉलेज ला कसं जाते रोज?
गाडी असत्यात नां आमच्याकडं.
हां हां सोडून येतात काय?
हो सोडून येत्यात.
अच्छा! रोज हैरण होत असल जायला यायला?
तेवढा का वाटत नायी गाडी असत्यात नां इकडं पण रिक्षा ते
हं हं रस्ता चांगलायं का खराबायं.
थोडं मध्ये खराबयं ना म्ह
हुं. म अजून दुरुस्त झालं नाही वाटत रस्ता तिकडचं?
हों आता करालागल्यात त्यांनी पण.
हां बाकी काय अजून?
बाकी काय नाय बघा.
हुं बाळा झोपलं काय? काय करालय?
त्यांनी खेळाय लागले बघा.
हां. आता काय तुमचा अभ्यास वगैरे कॉलेजचा?
काय म्हंटलाव?
अभ्यास वगैरे केली का? कॉलेजच काय लेक्चर वगैरे?
हों असतेय ते पण आता करते ना मी.
हां.
तुम्हाला लहानपणी असताना कुठला खेड खेळआवडायचं?
मला खोखो, कबड्डी.
हों.
हुं खेळत होत.
हं.
हुं. बाकी काय अजून?
काय म्हंटला वा?
बाकी काय अजून?
बाकी काही बघा आम्ही निवांत.
हा. चालते अ, बसावं निवांत असं शांत.
हा.
हा चालत ठुवका? करते परत.
ठेऊ?
हम्म.